हा हा येतो आवाज कमी येत
हा हो का काहीतरी त ऍपचा प्रॉब्लेम दिसतोय वाटत
हो हो बोला ना ताई तुम्ही काहीतरी गुळपापडीची काहीरी रेसिपी सांगत होत
हा नाचणीची गुळपापडीची रे रेसिपी सांगत होती मी तुम्हाला हा हा प्रथम तुम्हाला सा -साहित्य सांगते काय काय लागतं ते. हा, अगोदर अडीच कप- अ नाचणीचं पीठ घ्यायचं.
हा हा साहित्य मला कळालेय. कळाले साहित्य. नाचणी च पिठ घ्यायच हो हो हो हो.
नाचणीच पीठ. पीठ घ्यायचं एक- एक कप नास्तेचं पीठ घ्यायचं. आणि एक कप बारीक चिरलेला गूळ. घ्यायचा. एक कप साजुक - तूप घ्यायचं, पाव कप खाण्याचा डिंक घ्यायचा, अर्धा चमचा वेलचीची पावडर घ्यायची.
हम हम
एक चमचा सुंटाची- पावडर घ्यायची. अर्धा चमचा खस खस घ्यायची- आणि काही अ सु क्या माव्याचे काप घ्यायचे, काजू, बदाम, पिस्त्याचे वगैरे असे काप घ्यायचे.
हूं.
आणि थोड्या सु क्या गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मग काय करायचं? सुरुवातीला आहे ना, आपण डिंक मिक्सर ला बारीक करून घ्यायचा. कच्चाच डिंक. तळून वगैरे काही घ्यायचा नाही तो. सुका डिंक- बारीक करून घ्यायचं. नंतर अ - जाड बुडाची कढाई घ्यायची.
हम् हम.
ते तूप घालायचं. त्यातलं दोन तीन चमचे तूप आहे ना, काढून ठेवायचं, थोडस.
हम्म हम्म.
नंतर- तूप अ तापू द्यायचं थोडं नंतर त्यामध्ये आहे ना, नाचणीच पीठ घालायचं.
हा हा.
नंतर त्या पिठाला आहे ना सात ते आठ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं एकदम छान
ओके ओके ठीक आहे
भाजून घ्यायच नंतर मग गॅस थोडसा मोठ गॅस मोठं करायचाच नाही मंदच ठेवायचा गॅस ह नाहीतर पीठ करपून जात आणि मग ते अस काळपट होून जातं पीठ
हा हा
ळ्या मोडत नाही तोपर्यंत पीठ चांगलंच भाजून घ्यायचं च हा सुरुवातीला पीठ कोरड दिसत नंतर जस जस पण त्याला भासतो ना तस तस त्याला तूप बाहेर पडायला सुरुवात होते आपण सुरुवातीला आपण ह ते तूप सुटत
तेल सोडाय लागतं पर हा तूप सोडाय लागत ते पीठ परत
हो हो त्यामुळे लगेच आपण लगेच आपल्याला असं वाटत कि बा आता कोरडं वाटतंय तर आपण परत तूप टाकूत
नाही नाही ोड्यानंतर आपण जर जस भाजत राहत तस तस तूप सोडत जात मग नंतर जस बेसनाचा कसं होत तसंच होतं हा
हा मग चार पाच मिनटं भाजल्यानंतर ओलसर पणा येतो त्याला थोडा
हो हो
आणि ओलसर पणा जर कमी वाटत असला तर परत मग दोन तीन चमचे तूप टाकायचं.
आणि छान तो पिठाचा पण वास सुटतो ना खमंग असा भाजल्यानंतर हा छान पीठाचा पण वास येतो भाजल्यानंतर
हा मगं ते तूप टाकून परत तीन चार मिनटं परत भाजून घ्यायचं.
हा, हा
पिट घास घातलं ना त्या घातल्यापासून आपण सात आठ मी सात आठ मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये ना
हम्
डिंकची पावडर करून ठेवलेली होती ना आपण ती डिंकाची पावडर घालायची. तेच्यामध्ये मग परत सात आठ मिनट भाजून घ्यायचं डिंकाची पावडर टाकून मस्त पैकी सुगंध यायला लागला ना तोपर्यंत भाजून घ्यायचं आपण ते
वास सुटतो बरोबर छानपैकी भाजलं जात ना ब पीठ हालवून हालवून
हा हो छान म्हणजे आपण सुरुवातीपासून पीठ शेवटपर्यंत म्हणजे ते जवळपास पंधरा ते सतरा मिनिट लागतात त्याला भाजायला.
हो हो पीठ छान भाजल ना तर च रेसिपी छान होते बेसनाचे लाडूच पण किती आपण भाज लना नंतर मग ते कच्च कच राहत ना मग कडवट लागत ते हा
भाजन्यावरच असतं म्हणजे रेसिपी एकदम छान होते तेच्याने आणि ते सगळं मंद आ चे वरच भाजायच. आणि डिंक पावडर घात ल्यावर सुद्धा गुठ ळ्या होऊ शकतात तेच्यामुळे ना छान आसं झाऱ्यान अस दाबून दाबून त्या गोठळ्या मोडून मोडून आणि मग ते असं भाजत राहायचं दाबून प्रेस करून असं ते गुठळ्या सगळ्या मोडून टाकायचे तेच्या
हा नंतर कसा डिंक पण फुला जातो ना
हा
त्यामुळे मग ते गिटू गुठळ्या वगैरे होतात.
हा घुटळया होऊ शकता म्हणून मग नंतर तेच्यामध्ये ना सुंटाची पावडर घालायची आणि वेलचीची पावडर पण घालायची.
हा वासा त चवीसाठी छान सुगंध यावा म्हणून.
म चांगलं मिसळलं गेल्यानं तर मग गॅस बंद करायचा. नंतर मग हे मिश्रण हे ना पाच ते सात मिनटांसाठी थोडं थोडं थोड
थंड हा थंड होऊ द्यायचं हा कोमट कोमट आहे त
हा कोमट हलकं हलकंसं गार करायचं नंतर म त्याच्यामध्ये हे ना अ गुळ घालून मिक्स करायच गुळपिठाच्या उष्णतेमुळे चांगलाच मिक्स करून घ्याय होऊन जातो त्याच्यामध्ये चांगला.
हो हो गर्मीमुळं.
गर्मीमुळे. हा चांगलं एकजीम एकजीव करून घ्यायच त्याला.
हो हो.
ह मग अ नंतर हे ना एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हे मिस श्रण हैंन त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं. आणि हे मिस श्रण हे ना अ ताटावर पसरून घ्यायचं आणि असं म्हणजे अ थापून घ्यायचं त्यात ताटावर असं पसरवून घ्यायचं दाबून दाबून अस सेट करून घ्यायचं वाटीने वगैरे नाहीत कशाने तरी असं बरोबर ताबून घ्यायचं मस्त ताटावर नंतर त्याच्यावर थोडसे पिस्त्याचे काप बदामाचे
हा ते सजावटीसाठी आपण आ सुका मेवा वगैरे घालतो ना चवी तोंडाने जास्त खाण्यापेक्षा जे नजरेने जास्त म्हणजे खा
हो हो, छान दिसल का म आपल्याला खावंस वाटतं असं.
सजावट वगैरे केलेला असेल तर म्हणजे भले त्याची टेस्ट चांगली नसेल पण ती सजावट केली असेल तर खावट तो नासा
हो हो.
हो
आडी ख थोडे थोडी ए ना खसखस पण टाक कैची वरतून ती पण छान लागते अन् ते सगळं ते टाकून ना थोडस दाबून दाबून ठेवायचं म्हणजे दाबून घ्यायचं थोडं म्हणजे चिकट त्याला सेट होऊन जातं छान
हा तेच असं म्हणजे हा दाबून घ्यायचं म्हणजे सुका मेवा वगैरे पडणार नाही ना दाबल्यामुळे वगैरे चिटकून राहतो त्या बर्फी वगैरे आपण काय करणार ह
हा आणि हे मिश्रण आहे ना थोडं कोमट कोमट असतानाच त्याच्या वड्या कापून घ्यायच्या हा हा कडक कडक होऊन जात मग ते वड्या पाडत नाही व्यवस्थित ते कोमट असताना वड्या पाडून घ्यायच्या आणि ते थोडं गुलाब पाकळ्या पण टाकायच्या वर
कसं आहे ते, तूप आळतं ना नंतर थंड झाल्यानंतर तूप आळत- मग त्याच घट्ट होत, त्यामुळे त्याच्या वड्या पडणार नाही.
हम्म.
बरोबर आहे तुमचं.
आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण कापून- शकतो, जाड बारीक आपल्याला जसं पाहिजे तसं-
हा तसं पण नाचणे शरीराला खूप पौष्टिक असते ना, लहान मुलांना तर खूप पौष्टिक असते, कॅल्शियम असतं नाचण्या मध्ये. कसं लहान मुलांना आपण नाचणी सातू वगैरे देतो, तेच हाडं वगैरे कशी- मजबूत- व्हायला पाहिजे त्यामुळे हो नाचणीची म्हणजे- बिस्किट पण आमच्याकडे बनवून भेटतात, नाचणीची.
हो ना.
नाचणी- खाल्लेली भरपूर म्हणजे चांगले असतात- किंवा मग असं नाचनी आशी भिजवायची, तिला अशी मोड वगैरे आणायचे-
हा, हा,
तिला मोड वैरे म्हणजे एक दिवस तिला भिजत घातली बांधून ठेवले ना, असे मोड वैगरे येतात. मग परत ति भहातून वगैरे खीर जरी लहान मुलांना केली ना ते नाचण्यासत्व- तरी चालत म्हणजे दोन अडीच वर्षाच्या- मुलांपर्यंत आणि थंड असते नाचणी काही गरम नसते.
हा थंड असते. ती खीर कशी बनवतो, तुम्हाला माहिती- का?
हो हो अशा मी नाचण्याशी भिजत घालतो, आणि मग तिला- मोड वगैरे येतात. मग दुसऱ्या दिवशी मोड- वगैरेले नाे मस्त छान तुपे वगैरे भासतात.
हा हा.
मिक्सर ला बारीक करायची. आणि दुधामध्ये, लहान मुलांना. गुळ वगैरे घालून. मग ते तू हे करत. तुला अर्थी सव्या कसं करत भेटतं मेडिकाल. वर. लहान मुलांना अशी पौष्टिक खीर करतात त्यामध्ये बदाम पावडर काजू पावडर. म्हणज थो चमचा दो. चचे ते नाचणीचं पीठ असं मिक्स करून मग त्याची खीर बनवतात नाचणी सत्वासारखं सेम होत.
अच्छा.
पण काय होतं माहि का मोड आल्यामुळे ते कसं आणखी पौष्टिक होते.
हा हलकं होती व असं पचायला चांग. चांगलं जात हा.
पचायला चांगली जाते. लगेच तिला मोड आपल्याला म्हट. तिला कशी मोडतात तिला लगे. मोड येतात नाचण्याला. हो हो बांधून ठेवाय लागते बांधून ठेवलं मग.
एला मोडा तो उसळला वगैरे.
हो हो मटकीला वगैरे कसे मोड आणतो तसेच तिला मोड येत. पण मोड आल्या कधी म्हणजे असे डॉक्टर वगैरे सांगतात ते मोड आणून खातून आपण ते चांगलं असतं म्हणजे. त्यामध्ये आणखी म्हणजे वगैरे मुलांना भेटत. लहान मुलांना अस.
हम्म लहान मुलांना आजारी माणसांना पण दिलं तरी चांगलं.
हो हो ते नाचणीचा तू आजारी माणसा हाडांसाठी जो. ते मज बुत आणि कसं पोष्ट थंड आहे ना आज स् नाही
हो हो
हो हो चालते आणि असे लाडू गुळाचे नाचण्याची बिस्किट पण अशी भेटतात आमच्याकडे बनवून
हो नास्तिक हो मी पण बनवून बघितली
होय का
हा
चालते चालते
चालतंय ताई तुम्ही कॉल करा मला
आता मी लगेच कॉल करते ऍक्च्युली ताई काय माहिती का कारण मला बाहेर जायचं आहे
हा करा लागेच
आ तुम्ही करा्याच्या अँप वरून म्हणजे आता मला तुमचा नंबर डाईल कराला लागेल तुमच्या आता दहा मिनिट झाल का दहा मिनट झाली